हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज यायला.
हॅलो हो हो येतो येतोय आवाज येत नव्हता का? नाही जेवण वगैरे नाही झालं तुमचं झालं? अच्छा अच्छा नाही जेव्हा नाही झालं म्हटलं. हो का स्वयंपाक झाला?
अ हो स्वयंपाक झाला तुझा झाला?
नाही नाही स्वयंपाक बाकी आहे अजून.
हो का. बर बर मग काय चालू आहे?
काही नाही.
का नाही बराच, वेळ झाला स्वयंपाकाला आज?
हो लेट झालं थोडं. बसले होते त्यामुळे लेट झालं.
हो का बर बर.
मग काय आहे आज स्वयंपाकामध्ये?
आज स्वयंपाक अजून ठरवला नाही ठरवावं लागते. अजून ठरवलं नाही म्हटलं बेट ठरवावं लागते. तुमच्याकडे काय झालंय आज जेवणामध्ये?
अ कारल्याची भाजी फिक्की डाळ भात पोळी.
हो स्वयंपाक रेडी आहे तुमचा मग.
काय?
स्वयंपाक रेडी आहे तुमचा?
हो झालेलं आहे.
अच्छा अच्छा जेवण बाकी आहेत.
झाला आमचा.
हम्म पाऊस वगैरे चालू आहे?
पाऊस तर आज नाहीय नाहीतर एरवी चालू आहे.
म्हणजे आज उघड आहे का? हम्म हम्म.
तिकड आहे की नाही?
हो इकडे चालू आहे पाऊस.
का रोजच असते का?
हो इतक्यात सारखा येतोय पाऊस. आता सध्या सीझन पण आहे ना अन पाहिजे पण शेतकरी गरज आहे ना पावसाची.
हो ना पाऊस नाही आला तर कसं होईल.
हम्, आपल्या सारख्यांना नाही आवडणार ते चिखल चिक वगैरे असते पावसामुळे, पण त्यांना खूप गरज आहे.
हो ना.
त्यामुळे होणार नाही, यावेेळेस तर उलट पेरणी वगैरे खूप लेट झाली. एक महिना लेट. नाही तर तस,, हा एरवी सात तारखे तेच तर म्हणत आहे, एरवी सात तारखेलाच लागतो ना मीरग वगैरे. यावेेळेस एक महिना लेट झालं.
हो, नाहीतर गेल्या वर्षी किती पाऊस होता.
हो, पण बऱ्याच ठिकाणी पाऊस नाहीेयेय, काही काहीच ठिकाणी पाऊस आहे.
हो ना.
खूप लेट झाल होत गेल्या वेळेस पाऊस पण
हा, व्हायलाच पाहिजे पाऊस. नाही झाला तर, शेतकऱ्यांच जरा नुकसान आहे ना, आ आपलं पण आहे म्हणा त्यात.
हो भाजीपाला वगैरे सगळंच महाग होवून जातं ना मग, सगळ्याच गोष्टी महाग होतात.
वगैरे सगळं वाढते.
हम्म त्यामग गरजेचं आहे, झालाच पाहिजे.
तुमच्या घरी आहे का शेती?
नाही, आमच्याकडे नाहीये. तुमच्याकडे आहे का? नाही नाही आमच्याकडे अच्छा अच्छा, म्हणूनच तर आम्ही त्याना
हो ना
महागाई वाढते म्हणून पाऊस गरजेच आहे.
हो, खूप गरजेचं आहे पाहिजेच.
ह मग आज कुठं? आज कुठं घरीच होते का?
कड नाही ते काय?
घरीच होती का, म्हटलं की कुठे बाहेर गेली होती?
नाही नाही घरीच होती.
अच्छा अच्छा. घरी मग असं काही ट्यूशन वगैरे घेते का नाही?
नाही नाही घेत नाही तसं काही, टायपिंगचा क्लास असते.
हा हा
त्याच्यामुळे काय घेत नाही.
बरं
त्याच्यामुळे काही घेत नाही, मी क्लास वगैरे काही
हम्म हम्म हम्म.
तू घेते का?
मग त्याची नाही नाही मी पण आता घेत मुलगी आहे ना, तिला सांभाळण्यातच वेळ निघन जातो, सध्या तर काय करत नाही मी, मुलं सांभाळण्यात वेळ निघून जातो. हो लग्न झालेलं आहे माझं, मुलगी आहे मला.
हो का, केवढी आहे मुलगी?
त्याच्यामुळे मग ह झाले बरेच, वर्ष तिला
ह् हो का किती वर्षीय आहे मुलगी?
ना
हा बरीच मोठी आहे.
हो ते दिवस भर तिच चालू असतं. त्याच्यामुळे वेळ माझा हो शाळेत वगैरे जाते स्टॅन्ड स्टॅन्डला आहे आज
जाते का?
हा शाळा
बरोबर चांगलं आहे मग
औह
हो ना
हम्म आई बरे सगळे चांगले आहेत तुझ्याकडे? माझ्या घरच मस्त आहे तिकडे आई वगैरे कशी आहेत तुझे आई वगैरे कशी म्हटल नाही नाही आम्ही जॉईंट फॅमिली नाही आहे हम् हॅलो आवाज नाही येत आहे का माझा
येतय मला येतय तुम्हाला नाही यायला का
नाही नाही ते एकच वेळ झाल ना बोलण समोर येतोय येतोय तुम्हाला नाही येत का ते एकाच वेळेस बोलण ऐकायला आल ना त्यामुळे काही कळाल नाही मला काय बोलली
हम् बर बर
हम्म आई वेगैरे घरीच असते का मग
क्लास घरीच असते
म अच्छा हाउस वाईफ होय
हो
हम्म
घरीच असते आई
वहीणी वेगैरे काय करते का नाही सध्या तर नाही थोडस तिला मोठ होउद्या म्हटल मग बघायच
बर बर तुमच किती झालेल आहे शिक्षण
माझ ग्रॅज्युएशन झालेल आहे-
चांगल आहे
हम्म पण सध्या घरीच आहे
हो का आता हे मुलगी छोटी असल्यामुळे नाहीतर घेतले असते क्लासेस
हो काहीतरी पड आता होत नाही
हो ना
ती येते तोपर्यंत काम होऊन जातात
हो परत आल्याच्या नंतर तिचा अभ्यास वेगैरे घ्या लागते ना
हा त्यामुळे वेळ निघुन जातो
हो ना
सध्या तर काही नाही मग तिला थोड कळायल लागल की बघु
हो चालते
हम्म
म्हणजे बाकीचा अभ्यास चालु आहे वाटत ना तुमचा
हो सध्या तर काही नाही करत आहे म्हणा
नाही का
हम हम सध्या घरीच असते
तिच्यातच वेळ निघुन जात असेल घरचे काम परत बाळ
हो काम वेगैरे झाले की तेच तर म्हणत शाळेतुन येई पर्यंत पुर्ण काम होऊन जातात
ह
मग तिला बघाव लागत तिच खाण वेगैरे
सकाळची असते का तिची शाळा
हा, सकाळलाच असते तिची शाळा. आणि जेवण वगैरे व्यवस्थित करीत नाही, त्यामुळे खूप वेळ लागतो तिला सांभाळायला. व्यवस्थित जेवण करत नाही, आजकालची मुलं जेवणच करत नाहीत. त्यांना वेळवरती त्यांना जबरदस्ती जेवु घालावं लागतं.
हो ना,
मी म जेवु घालाव लागतो ना.
हम्म, हम्म हम्
त्यातच जात असतो वेळ माझा निघून, हम्म.
लेकरं असले म्हणजे वेळं निघुन जातो, म्हणा आसं पण
हो ना, खूप लवकर निघून जाते वेळ हो.
लेकरं घरात असली का, ते सगळं बिझी शेड्यूल आहे आपलं. तिचे जेवण होते, मग तिला झोपू घालावं लागते. मग उठल्यावर परत तेस-'
शेड्यूल सगळा
बास म्हणून त्याच्या व्यतिरिक्त सध्या आता काही नाही म कोशिस हं एक बोलतात पण खूप आजकालची मुलं. खूप जास्त प्रमाणात
छोट्या -छोट्या गोष्टी लगेच रिप्लाय देतात.
हा तेच तर आपण त्यांना शिकवायचं तर, ते आपल्याला शिकवतात.
रिप्लाय लगेच त्यांच्या जवळ रेडीच असते.
खुप
हुशार आहेत ना.
हो पप्पा सांगायसच खूपच जास्त, सांगायचं कामच नाही त्यांना काही.
मग काय एकदा बघितलं की सर लगेच लक्षात बसते त्यांच्या. हो ना, लगेच लक्षात पण बस ते यायच्या मगं काय त
आजकालची पिढी खूपच हुशार आहे. काही सांगायची गरज नाही, काहीच नाही तेच शिकवतात. काही दिवसांनी आपण त्यांनाच शिकवायच्या जागी तेच शिकवतात.
काही दिवसाांनी जे नाही येत आपल्याला ते त्यांच्याकडूनच शिकून घेणं लागते.
ती सांगत आहे म माझी मुलगी त करणार आहे त्यामुळे सांगते
अजून तर काही सांगायचं कामच नाही, हो.
हो,
खूप जास्त
चांगलं आहे ना, जे नाही येत ते तुम्हाला पण येते मग तिच्यामुळे.
हाव तेच करणार आहे ह्या पुढे तीच मला शिकवेल मी तिला काही शिकवायला लागली का असं नाही.
हो ना, त्या तिच्या धाकामुळे तुम्ही पण करत असाल ना आधीच?
हो- हो करावच लागती बोलती ती. मग लगेच
हो,
बोलता पण येत असतं. राग पण येतो लेकांना आजकालच्या.
नाही तर काय आधीच सगळं करून- बिरून ठेवून मग तिला सांगा लागते.
हम्म लेकरं सांभाळण म्हणजे एक टास्क आहे आज काल.
चांगलं आहे याच्या सारखाच. फ तर त्याच्यान पैशे मिळत नाही, खुशी मिळते.
हो तस नाही तर काय.
हो ना.
हम् हम्
आता अवघड झालेलाय. सगळं त्यांच्या मनानी करा लागते.
हाव, चालेल बरं लावेल मग तुम्हाला बाय.
हो- हो, चालते -चालते.